हॅलो हॅलो ह नमस्कार. हो येतय येतोय तुम्हाला येत.
हा हो येतो येतो नमस्कार ताई कशा आहात.
हो नमस्कार मस्त मजेत.
काय चाललंय पाऊस पाणी आहे का तुमच्याकडे.
हो आत्ताच चालू झालाय. झालंय म्हणजे सकाळपास न नववाठ म्हणजे नुसतं हे होत होत. गमट हवा होती पण आता छान पाऊस चालू झालाय. हम्म बुरबुरका होईना पण झालीय चालू हो हो.
आमच्याकडे नुसतं दमट वातावरण आहे अजून पाऊस तर नाही चालू झाला.
हो नाही आमच्याकडे तसच होतं इतके दिवस दमट हवा होती. नुसतं ते दड ना ऊन दड ना आबाळ तं त्याच्यात कस तरी होत होतं पण आज आता हो ना आता. छान चालू झा थोडस बरं वाटतंय नसल्यापेक्षा
वातावरण तरी शांत ना थोडं पण पडला पाहिजे जर एक दोन तास जोरात असा तर ते शांत वाटेल होईल सगळं. नाही तरर मग कसं अजून जास्त गरम.
हो हम् ला काय म्हणता काय बाकी काही नाही तुम्ही काय म्हता पावसाळ्याचे काही नवीन रेसिपीज वगैरे तुमच्या काही स्पेशल बनत का नाही.
नाही आमच्याकडे कसं पावसाळ्यामध्ये अ म्हणजे अ असं जास्त तळेलं तिलकट वगैरे पदार्थ म्हणजे आरोग्यासाठी दिले खाल्ले जात नाही जास्त. पण आपलं असं मुलांना कस टिफिनला अ पौष्टिक जितक भाज्या मुलांच्या पोटात जातील असा प्रयत्न करत असते मी असं काय काय काय काय. हा प्रयोग करत असते.
हा नाही पाहिजेच मुलांना वेगळं खायला मिळतं आणि त्यांना बाहेर ची जी असते ती थोडीशी कमी होते.
कमी होते हा अस मग मी काही करते आपली घरामध्ये मुलांना म्हणजे कधी म्हणजे भा भरपूर भाज्या कशा जातील ना मग थोडस काय म्हणतात ते जुगड करून काहीतरी असं काहीतरी करून ते करावं लागत त्याला काय पर्याय नसतो असं म्हण मी असं करत असते काय काय म्हणजे सँडविचेस किंवा अ् काय तर फ्रँक्की वगैरे म्हणजे फसवून फसवून आपलं साधच असतं घरात गोष्टी पण त्यांना सांगित आरे फ्रान्स फ्रँकी बनवली वा मुलं इतकी आवडीने खातात त्यांना कळतही नाही की आपल्या पोटात भाज्यात
हम्म नाही बरोबर आहे ते ह त्यांना असं ते फॅन्सी नाव ऐकलं की मग वाटत हो करायच
हा हा कायतरी छ म्हणजे टेस्टी ते पण लागत ना त्यांना असं काही नाही आपली घरातल्या भाजीबाजी हची पण टेस्ट असते पण त्यांना ते नुसतं नाव जरी हा बदललं तरी त्यांना
बाहेरंच म्हणजे चांगल असत असंंय ते नवं की म्हणजे चांगलं असत आपण आपले पारंपरिक नाव दिले किता न तारीे काहीतरी चायणी बनवलं असणार टिपिकल हम्म हो
आप नवीन काहीतरी हे करून थोडस इकडे तिकडे मसाले हकडे त टाक क त्यांना अस वेगळ वाटत काहीतरी मग फासून पोटात भाजी आपल्या कश जातील त्याचा प्रयत्न करत असतो आपण तुमच्याकडे कसं काय असतं.
हो आमच्याकडे असंच आहे पण मी पण असंच बनवते मुलांसाठी काहीतरी म्हणजे त्यांना त्यांच्या म्हणजे भाज्या स्ट्रिकली त्यांना खाणं किंवा बाहेरचं थोडंसं क अवोइड करण कधीतरी एा देवस्थानच ओके
हॅलो बोला
हा हा हा तेच मग असं बाहेर म्हणजे क म्हणजे कधीतरी म्हणून ठीक आहे. पण जास्तीत जास्त घरी आपण काय बनवून देता येईल ते बघायचं किंवा घरच्याच हेल्दी पुढची त्यांना हो सवय ला लावायची त्यांना कितीच किती चांगलं असतं आणि त्यांच्याही थोड, थोड फार लक्षात येत स्कूलमध्ये सांगतात आज काल कि घराबाहेरच जंक फूड वगैरे खाऊ नका घरचं खा त्यामुळे मग त्यांनाही थोडं फार पड ते बाहेरच कधीतरी खायचं असत हो त्यामुळे ते थोडेसे कधी, कधी बनता एखाद्या वेळेस हट्ट केला कि मग थोडस आपणही त्यांना मग काहीतरी वेगळं बनवून द्यायच.
द्यायचं हा म्हणजे असं बरोबर आणि अ आपलं नेहमीचं पण ना थोडस, थोडस बदल करायचा कधीतरी म्हणजे असं कि ते त्याचे ते वेगळीच चव येते. आणि वेगळी चव आले की त्यांना जरा वेगळं काहीतरी वाटत. पदार्थ तर तोच असतो फक्त आपण फक्त जरा इकडे, तिकडे करून द्यायचा.
हो मग काय नाही मोठ्या माणसांना नाही तेच, तेच कंटाळ येतो तर ते तर मुलग असं त्यांना बदल हवा असतो.
बदल हवा असतो आणि आपल्या कसं रोजच्याच म्हणजे. अ जेवणामध्ये रोज भाजीपोळी काय भाज्या बनवायच्या आणि काय तर त्याचा जरा वेगळा अभ्यास थोडासा, थोडसा बदल केलाना. तरी तो चेंजेस होतो आणि आवडीने खातात मुलं आणि सगळी घरातली.
हो, हो.
माझा इथ माझा तर हे मी तसाच प्रयत्न असतो. मी आजच ना म्हणजे फसवून मुलाला फ्रँकी बनवून दिली कशी दिली ते त्याची तुम्हाला सांगते. काही नाही आपलं साधी चपाती बनवली आपल्या नेहमी पोळीची आपली नेहमी गावाची पिठाची पोळी बनवली अशी पण ती हा पण तिला काय केलं थोडीशी एक बाजू तिची भाजली चांगली व्यवस्थित आणि एक बाजी थोडीशी कमी भाजली
अच्छा.
काय केलं सगळ्या भाज्या मिक्स केल्या म्हणजे खिसून बारीक चिरून घेतल्या. म्हणजे खिसले नाही, खिसले नाहीत पण चिरून घेतल्या बारीक एकदम म्हणजे कोबी, गाजर, शिमला मिरची, टोमॅटो असा सगळ्या भाज्या मिक्स केल्या आणि त्याला असं म्हणजे मोठ्या कडाईमध्ये नाही का थोडस तेल टाकून अ लसूण आणि म्हणजे चायनीज कसं करतात? पण मोठ्या कढईमध्ये असं परतून त्या भाज्या असं लसूण टाकल थोडा जास्त लं अस चिरून टाकलं बारीक चिरून म्हणजे लसूण आलं अस चिरून टाकलं बारीक आणि त्याच्या मोठ्या आचेवरती त्या भाज्या अशा परतल्या चांगल्या तशा फ्राय केल्या. तर मग त्याच्यात थोडं मीठ आणि थोडेसे सॉसेस टाकले. जरा असं सोया सॉस, चिली सॉस आणि हेर्या आपलं टोमॅटो केचप.
हम्म..
त्याची थोडी वेगळी चव येत आहे ना मुलांना काय वाटतं चायनीजच आहे. काहीतरी आपण थोड, थोड टाकून द्यायचं आणि अस मसाले हा टाकले थोडेस फ्राय केले छान त्याच्यात थोडं पनीर टाकल मिक्स केलं बघा म्हणजे त्याच्यात प्रोटीनही मिळालं फायबरही मिळालं ना मुलांना
हो, हो.
आणि मग ते फ्राय केलं छान मस्त पैकी
हम्म.
आणि त्याच परत थंड करून दिलते.
हम्म.
म्हणजे ती भाज्या सगळ्या काढल्या ते थंड करून दिल त्याच्यावरती कोथिंबीर वगैरे पिरली थोडीशी आणि मग काय केलं चपाती एक बाजूजी आपली कमी शेकलेली होती की नाही
म्हणजे एक बाजूच कमी शेकलेली होती तिला बाहेरच्या बाजूला ठेवलं, आणि जास्त शेकलेली बाजूला होती ती आतमध्ये घातली म्हणजे त्याच्यावर, ते सारण भरलं ते भाज्यांचं,
अच्छा हम्म,
आणि मग काय केलं ती त्याला असे पॉकेट सारखे हे केले त्याची घडी केली, आणि परत बटर मध्ये अ थोडं ताव्यावरती बटर टाकलं. आणि त्याचे पॉकेट्स असे छान, मंद आचेवरती खरपूस केले.
हम्,
म्हणजे एकदम असं कडक कुरकुरीत होतात ना अशी ते असं हळू म्हणजे, अ एक पा चार पाच मिनट सेकंद किंवा मिनिट म्हणा, असं छान खरपूस ह्याच्यामध्ये आपण ते भाजून घेतलं. आणि एकदम कुर, त झाले आणि ते खायला त्या एवढ्या आवडीने खाल्ले त्याला वाटलं किती छान, त्याच्या पोटामध्ये इतक्या भाज्या गेल्या, त्याला कळलं पण नाही को बी तर खातच नाही तो, असं म्हणजे खबी खबी, ती भाजी अशी खाल्ली जात नाही म्हणजे अस आपण वेगळ साधी बनवुन दिली ना, त्यांना आवडतच नाही ना त्याचा उग्रवास वगैरे, मग त्यांना आवडतच नाही, ह मग त्याच्या मध्ये, ते मग मी पालेभाजी पण कधी कधी टाकून देते जो तो काही नाही म्हणजे असं आवड नाही खात नसेल ना त्याची ती भाजी, कोणती, तर त्याच्यामध्ये आपण कोणत्या भाज्या त्याच्यामध्ये हे करू शकतो. असं नाही की, हे नाही त्याला जे आवडत नाही ते, पण त्याच्या निमित्ताने मग गाजर खाल्लं जातं, असं तर गाजर खाल्लं जात नाही. असं काय कस तरी म्हणजे भरपूर भाज्या कोबी वगैरे असं टाकून, मग इतकं त्याच्या पोटात फायबर गेलं.
हो,
म्हणजे अशा गोष्टी काहीतरी प्रोटीन गेलं आपण पनीर टाकल्यामुळे,
हो ना नाही आवडीनी खाल्ल परत हसत खेळत नाहीत कुरकुर करून खाल्लेलं,
कळलं पण नाही की आपण कोबी खातोय हा म्हणजे त्याला कळालं पण नाही की आपण हे कोबी खातोय किंवा काय करतो.
हा- हा हो ना हो ना नाही आणि आनंदाने खाल्लेलं केव्हाही तेच आपल्या अंगाला लागत नाही तर मग, ते किरकिर करत खाल्लं की त्याचा काहीच मग उपयोग होत नाही.
हा ना मग ते आवडत नाही मग तोंड असं हे करून खाणार, मग आपल्याला पण असं वाडणाररे ह्याच पोट नाही भरत आहे आता आपण काय ह्याला करायचं असं, ही त्याच्या आवडीची भाजी नाहीये,
हम्म नाही ती तसच होतं मुलांनी जेवलं नाही कि मग आपल्याला वाटत काय करावं हे
हा ना मग वेगळं काय करावं असं मग असं काहीतरी आयडिया शोधायच्या सारखं काहीतरी वेगळ्या असं नाही तर मग काय काय हां त्यांची म्हणजे त्यांची पौष्टिकता पण आपल्याला राखली पाहिजे राख खाल्ली पाहिजे ना असं म्हणजे खातच नाही खातच नाही म्हणून मग त्या भाज्या खाल्ल्याच जात नाहीत पोटामध्ये जातच नाहीत आणि त्याच नेमक्या नेमक्याच भाज्या खाल्ल्या जातात. मुलांना तर आजकाल म्हणजे मटकी आणि बटाट्याची भाजी वगैरे हेच जास्त आवडतं म्हणजे त्यांच्या आवडीचे हेच पदार्थ असतात जास्त करून
मग काय त्या नाही काय एवढं काय हे नाही ना बाकीचं पण गेलं पाहिजे ना
हा माझ ते माझा उद्देश तेच आहे की बाकीच्या भाज्या पण त्यांच्या पोटात गेल्या पाहिजेत पण त्या कशा घालवायच्या ते असा मोठा टास्क आहे.
हो हो मग काय असंच मग पराठा बनवणे हेच्या पुऱ्या बनवणे. असं करून द्यायचं हम्म. मग काय त्याच्या थ्रू बरोबर सगळं जातं. भाजी म्हणले की नको असतं.
हा भाजी चपाती म्हणजे भा पोळी भाजी म्हटलं ना की त्यांना ते नको असते मग तीच पोळी भाजी मग पराठ्याच्या स्वरूपात द्या किंवा असं काहीतरी पॉकेट्स बनवून द्या. काहीतरी वेगळी जरा घडी करून दिलात ना तुम्ही तरी त्यांना ते वेगळं वाटत भले चव तीच असू दे पण असं काहीतरी वेगळं करून दिलं की त्यांची थोडीशी चव बदलली की त्यांना वाटतं वेगळं काहीतरी आहे. आणि मग ते खाल्लं जातात. म आपल्यालाही आनंद भेटतो ना की बाबा ह्याच्या पोटात आपण सगळ्या भाज्या दिल्या आहेत ह अशा वा आपण तुम्ही पण असंच काहीतरी करा.
हो नक्की नक्की चालेल ओके ताई छान वाटलं बोलून ओके धन्यवाद.